येते.
हा म्हंटलेय काय करताय?
काही नाही बसली होती आता पुस्तक वाचत.
हो का. जेवण झालं का?
हो जेवण झाल.
हो का काय खाल्लं? मग आज.
आज ना पराठे केलेले होते. पराठे खाल्ले. चेचे हो आणि मग झालं जेवण झालं आवरलं सगळं मग आता थोडी वेळ बसली होती. वाचत होते पुस्तक हम्म.
हो ना. मग आज सुट्टी आहे ऑफिसला ना,
हो सुट्टी आज घरीच आहे.
हा
आणि मग प्रसन्न, प्रसन्न गेला का क्लासला??
नाही ना अजून दुपरून असत त्याच चार नंतर आज सु ट्टी होति त्याला. मग आहे घरीच आहे तो करतोय अभ्यास.
हा मला आहे ना तुम्हाला ना याची मासवड्यांची ना, रेसिपी विचारायची होती मी आली होती ना त्या दिवशी तुमच्या घरी.
हा हा
ना तर खूप छान झालेली होती ती,
आवडल्या का तुला?
हो आणि त्याच्यासोबतची आमटी पण खूप छान होती.
हो का
अशी पद्धत मला तुमच्याकडची सांगा कारण आहे ना मी इथून मागे, हॉटेलमध्ये खाल्लेल आहे खूप वेळेस.
हां हां
पण मला काही ते आवडलं नाही अशा. तर आमटी खूप तिखट असते ना हॉटेलची.
हा नाही आपली जास्त तिखट नाही आपण साधीच कमी तिखटच बनवतो ना, सांगाल ना तुला कधी बनवायची आहे.
मला आहे नाव उदा्या बनवेल मी मला सांगा तु.
हा सांगते मग लक्षात ठेवशील का लिहून घेते.
हा लिहून घेते मी आणि साधारण अशी चार माणसां ला. पुरेल इतकं आणि चार माणसांच्या प्रमाणची सांगा.
हा तरछास ना. आपल्याला हे लागण तीळ शंदणे. खोबरं कांदे लसूण कोथंबीर. असे घ्यावं लागेल सगळं समजा एक वाटी तिळ घेतले ना. आर्ध वाटची शांंगदानी. त्याच्यानंतर यकवाटी खोबरं. लसुणाची अशी एक गड्डी घ्यायची मोठी त्याच्या पाकळ्या. ून घ्यायच्या अशा काढून सोलून घ्यायच लसूण कांद्या ना काप. न घ्यायचे सारण बनवाय लागतं ना आपल्याला त्याच्यासाठी. मग सारण्यासाठी कांदे लागतील. तर ते कापून घ्यायचे असे बारीक कापले नंतर ना ते. असा फ्राय करून घ्यायचा असा लालसर रंगावर होसत कांदा लस. लसूण सोलायचा आणि लालसर रंगावर थोडसा तळल्यासारखं हे करून घ्यायच. त्याच्यानंतर खोब रखस.
म्हणजे असं तेलात फ्राय करायचा का लसून.
हा कमी तेलत. ू पूर्ण तेल नाही कमी तेलात फ्राय करून घ्यायचं असं.
ह असं म्हणजे आपण खूप तेलात तण वगैरे घेतो ना तसं नाही ना.
तस नाही तस नाही खूप तेलात न तळून घ्यायच पण असं शालो फ्राय करतो ना तसं शालो फ्राय करून घ्यायचा खोबरं किसून खोबरं शेंगदाणे तिळ ते सगळं असं लाल रांंगावर भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर शंगदाऱ्यांची साल काढून घ्यायचे. शंगदाण्याची साल काढूनय ना मग ते. शे तीळ शेंगदाणी खोबरं ति मिक्सर मधून थोडसं जाडसर अस हे करून घ्यायचं फिरून घ्यायचं. हा पूर्वीच्या काही ना ते खलबत्त्यात कुटायचे. पण आता मिक्सर राहतो ना मग. हा चव पण छान आहे याची आणि पण मग आ आता वेळ पण नसतो कोणाकडे जास्त ना कुठत बसायला.
ह
तर मग मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आणि मग ते मिक्स करून घ्यायचे तिळ्याचं कूट शेंगदाण्याच कूट खोबऱ्याचं कूट आणि मग आपण कांदा जो फ्राय करून घेतलेला आहे ना
हा हा.
तो कांदा आणि लसूण.
हम
ते ना थोडंस मिकसर लाग कमी प्रमाणात फिरवायचं जास्त चिघटणी होऊ द्यायच.
बर.
मग ते मिक्सरमध्येध्ये फिरून ते सगळं एकत्र करायचं.
ते मिश्रण सगळं एकत्र हो हो एकत्र करायचं. म्हणजे त्याचं सारणच बनवायचं हा थोडक्यात.
ारम बनवायच मध्ये वडीत भरण्यासाठी.
हा हा. आणि म्हणते वरच्या पीठाचं, वरच्या पीठाचं कसं करता तुम्ही वरचं पीठ.
ते वर्सपीठ ना त्याचे ना नंतर उकळीत आपलं जे असतं ना अ पाणी ठेवायच एक ग्लास. असं गरम व्हायला उकळी येऊ द्यायची त्याला चांग म्हणजे तेल टाकायचं फोडणीला त्याच्यात तिखट मीट, हळद, जिर.
हा.
कोथंबीर असं थोडसं टाकायचं आणि मग पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची.
हो.
पाण्याला उकळी आली का चांगली, मग ते पीठ थोडं थोडं सोडायचं. डाळीचं बेसनपीठ असतं ना आपलं ते बेसनपीठ थोडं थोडं सोडायचं.
ते बेसन पीठच ना की अजून त्या पीठात दुसरं नाही ना काही म्हणजे पीठ. मिक्स करायचं फक्त बेसन पीठ.
खायच फक्त बेसन पिटाय ना थोडं-थोडं सोडायचं आणि एका हाताने हलवत राहायचं, एका हाताने सोडत राहाचं आणि एका हाताने हलवत राहायच. त्याच्या गुठळ्या निघु द्यायच्या.
बरं म्हणजे ते गॅस मंद‌ आचेवर ठेवावं लागेल त्या.
हा मंद आच्यावर गॅस ठेवायचा गुठळायन होता ते हलवत राहायचं. आणि मग ते पिठलं शिजतं ना असं बेसन शिजवून घ्यायचं चांगलं. त्याच्यात आपण तिखट मीठ ते सगळं टाकू, हा. थोडक्यात वापरून घ्यायचं म्हणजे पण ते चांगलं शिजलं पाहिजे कच्चं नाही राहिलं पाहिजे. त्याच्यात तिखट मिठाचं प्रमाण पण आपण बनवतो ना बेसन तसच बनवून घ्यावं लागतं.
हा हा.
म ते बनून घेतलेलं ते आहे ना गरम गरम अस हे करावं लागतं कागदावर किंवा आपल्या कपडा असतो ना ओल. व्हाईट कपडा घ्यायचा स्वच्छ त्याच्यावर थापवायचं. आणि आपण जे सारण बनव लललेलं ना. ते बनवलेले सारण त्याच्यात भरावं लागतं त्याच्यासाठी ते सारण आपण जे फिरून घेतलेलं होतं त्याच्यात आधी तिखट मीठ म आपला थोडासा काळा मसाला. ते कोथंबीर असं मिक्स करून हे करून घ्यायचं सारण पूर्ण होत रेडी करून घ्यायचं मग ते गरम-गरम पिठावर असं आपण पातोडीला कसं थाप त तस ते पीठ थापायचं, हा. तसं थापायचं आणि त्याच्यावर ते सारण पसरवायचं.
ह पण तेव्हाढ्याव म्हणजे ते वळता का त्याच्या मासवड्या वळता का ते कारण पिठ असं ओलसरच असतं ना. मग ते फुट
हो तेडस गरम-गरमच करावं लागतं ते थंड झालं का मग फुट गरम असल्याव नाही फुटत मग ते गरम-गरम आहे ना. थोडासा आपल्याला हाताला झटका लागू नाही म्हणून तेल आणि पाणी मिक्स करून घ्यायचें. तेलामुळे ते हाताला चिटकत नाही, आणि पाण्यामुळे ते गरम लागत नाही. मग तेल पाण्याचा हात घ्यायचा थोडासा आणि त्याच्याने ते पीठ पसरवून घ्यायचं. कपड्यावर त्याच्यावर परत सारण पसरायचं.
हम्म.
सारण पसरवलं का?
हो.
वरून मग त्या अशी व गोल, गोल, गोल फोल्ड करत चालायची ओळीगडी.
बरं
आणि मग कपड्यांनी अस वरून हाताने आपण हो आपल्याला पाहिजे तो फिश सारखा आकार द्यायचा हा हा दाबून दाबून तो आकार द्यायचा त्याला
थोडक्यात माशासारखा आकार आकार हा माशासारखा आकार कारण आपण मासवडी म्हणतो ना
हा मग त्याला तो आकार दिला का नाही थंड होऊ द्यायची मग पा काढून ती परातीत किंवा मोठ्या ताटात असशी ठेवायची थंड होऊ द्यायची थंड झाली का मग कापायची आणि मग त्यांच्यासाठी रस्ता लागतो ना, पण मग रस्ता राहिला ना अजून बनवायला म रस्सासाठी काय साहित्य हाय
रस्सा आपलं हां सांगा ना
त्यांच्यासाठी आपल्याला खोबरं, कांदा, लसूण कोथिंबीर धने, जिरे पावडर असं ते साहित्य लागतं ग्रेव्ही बनवायला म ते कांदा अ खोबरं, कांदा, लसूण ते असं भाजून घ्यायचं चांगलं तेलात असं
बरं
लालसर होउस तवर लालसर झालं का मग ते काढून घ्यायचं कोथंबीर, धन पावडर आपली जिरं लाल तिखट असं मीठ असं सगळं टाकायचं
हा
आणि मिक्सर मधून फिरून ग्रेव्ही करून घ्यायची त्यांची ती ग्रेव्ही म तेलात टाकायची ना मग मंद आचेवर चांगली हे होऊ द्यायची तेल सुटस तवर ती परतून घ्यायची
हा हा
मंद आचेवर चांगली परतवली का
हो
तीला तेल सुटस तरव तेल सुटू द्यायचं आणि म आपल्या आवडीप्रमाणे तिखट किती पाहिजे कमी जास्त त्याप्रमाणे तिखटमीठ टाकायचं त्याच्यानंतर मसाले पण आपल्या आवडीनुसार आपण काळा मसाला गोडा मसाला तो पण वापरू शकतो तो मसाला टाकायचा तेल सुटस तवर म एका बाजूला गरम पाणी ठेवायचं गरम पाणी मंग रश्यात टाकायचं म्हणजे, चांगली तरी पण येते आणि चव पण येते चांगली
हो ना आणि मसाला घरचा वापरायचा ना घरचा वापरला तर छान लागेल
हो घरचा पण छान लागतोय, घरचा छान लागतो मी तर घरचाच वापरते.
हा हा पण मग काही काही बायका बघा बाहेरचे ते एव्हरेजचे. असे मसाले वापरतात.
हा ते पण वापरतात ते तरीसाठी वापरतात पण. त्याच्याने तरी जास्तही प्रमाणात येते अशी भाजीला
अ पण मग तिखट होतं असेल ना त्यांनी भाजी जास्त
हा तिकट आणि आपल्याला एसिडिटीचा त्रास होतो ना त्याने जळजळ वगैरे होतं ना म आपण घरचा वापरला तर तो कसा बाकी त्रास नाही होतं त्यांच्याने काही मग ते उकळी येऊ द्यायची चांगली हो इ गरम पाणी टाकल्यानंतर उकळी आली का वरून कोथंबीर. थबिर टाकायची त्याच्यात. रश्यात मग कोथंबीर छान दिसते आणि वाड्यांना पण आपण वरून कोथंबीर लावली ना सजावटीसाठी
हा! हा छान दि
कट करायच्या आधी हा म वरून कोथंबीर लावायची मग कट करायच्या.
हा भाकरी बरोबर छान लागत असेल ना ती भाजी?
सोबत भाकरी भाजी भाकरी सोबत आपण खाऊ शकतो. नाहीतर मग पोळे पण खाऊ शकतो भातासोबत पण रस्सा छान लागतो असा जसा वाटलं तस याच्या त्याच्या आवडीनुसार खाऊ शकतो आपण अस काय नाही. जोडून हाय ना मग लिंबू ठेवायचं कारण बेसन वाटूळ असतं ना. म लिंबू, कांदा काकडी, टोमॅटो असं सॅलड पण जोडून वाढालं वाढलं ना मग आणखी छान लाग त, आणि छान पण ताट पण छान दिसत ना काकडी सर्व सॅलरी हे करायचं.
हा छान आहे छान सांगित ह तुम्ही रेसिपी मला धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचे.
करून बघ एखा दिवशी.
हो हो चालेल मी केली तर तुम्हाला नक्की बोलवेल मग आता माझ्याकडे.
बरं चालेल नक्की